हॅलो काय हो कॉल केलायसा?
चालू केलंय सोड की
नाही आता फोन आला.
अग पूजा जाय पूजा मणा म्हटली मम्मी वरन करनार. पाच म्हणून मी खालच्या घरात आलोय ती वर भाकरी कराय लागलीया.
मला कस आला फोन?
काय माहिती मग आता असू दे बोल
हम्म म्हणजे हे नेमकं कुणावर आहे वो
अगं तर तिच्यावर राय म्हटली होती चहा झाला बघ तुझा हा हा
काय पाऊस ताई तिकडं
अ पाऊस नाही तुमच्याकड हाय वातावरण
भरपूर झाले. असं आबाळ आबळ आलेय ग.
आले रे
हा.
हा हा काय नाही बघा
पेरणी चाललय काय तुमच्याकडं?
पेरणी पाऊस नाही मग इकडं त्याच्यामुळ थांबल्या पेरणी
हा हा हा
निघायचा पण पावसाचा काय अजून हे नाही.
होय होय.
मग जेवण
जेवण नाही अजून तुमचं तुमचं तु झाल असल
आमचं कराय लागल्या थोडं करायचंय आहे हा काय करणार आता जेवण मग
हा आम्ही बिर्याणी करणार आहे बिर्याणी आम्ही व्हय एक किलो चिकन घ्याय झ एक किलो बासमती तांदूळ घ्यायच अच्छा.
हा
एकतीस रुपये अर्धा घेऊ? अं एक एक अर्धा किलो कांदा चिरून घेतोय. तेे मी युट्युब पावशेर एवढी चिरून घ्यायचं
हा
एक मिनट मग अ दोन मिनट ब ग ह चिकण स्वच्छ धुूवून घ्यायचं,
हा
दही आलं पेस्ट चटणी मसाला कोथंबीर कांदा जरा तळून मॅरिनेट करायचं, ते करर आर्धा तास ठेवायचं
हा
मग अ नंतर ना तांदूळ तर अर्धा तास भिजवायचं, मग मग एका पातीलात पाणी घालायचं दोन तीन तीन ते चार तांबी पाणी घालायचं त्यात मीठ मसाला घालायचा. मग पाणी उकळल्यानंतर त्यात निम्मारर्ध तांदूळ शिजवून घ्यायचं
हा ह
होत आणि अ ते भात थोडासा निम्माअर्धा शिजला एक पन्नास साठ टक्के शिजला कि तो, तो गाळून घ्यायचा मग इकड कांदा भा ला घालायचा, त्यात मसाले खडे मसा तेल घालायचं. आलं लसून पेष्ट मिरची पेस्ट घालायची. मग त्यात चिकन घालायचं मसाले घालायच आणि वाप वर शिजवून घ्यायचं, दही घालायचं. द मग ते झा र निम्मा आरदा शिजलेला भात तेज्यावर टाका द ते तूप घालायचं. हवा तो रंग घालायचा झाकून ठेवायच. आणि खायच.
सवलय का असल होय का नाही
घर तुम्ही एकदा करा आणि आम्हाला बोलवा. हा तुम्ही कस करताय.
ह कधी केली नाही आम्ही मम्मी करते तेव आम्ही कधी केलेलं नाही म्हणच विचारले. हा
आणि काय म
का नाही ब का
वीर फोन करता आला. थँक यू हॅलो
हा बोल
हम् ठ
आपे कसं करायचं.
अपे गरा घ्यायचा. घरात ताकात भिजवायचा. जर आपण उद्या कर लगेच करणार असल्या तर ताका त भिजवायचा. म्हणजे जास्त आंबट होत नाही गरा भिजवायचा त्यात अ हे घालायचं थोडस मीठ खायचा सोडा ओवा घालून एक अर्धा तास भिजवायचं. आणि ज्या वेळी आपण रेसिपी करणार आहे. हा त्यावेळीस काय करायचं. अ अ कांदा कांदा टमॅटो मिर्ची, हा जराशी फ्राय करून घ्यायच्या शियार फ्राय करून यायचे आणि त्यात घालायचं. आणि मग आप भांडे स्वच्छ धुवुन त्याला जरासं तेल लावायचं आणि आप्पे तयार
हा हा आप्या सोबत काय करताय मग खबरायची चटणी हा हा
नी त्यात अ हे फुटण्याची डाळ मिरची, आलं, लसु ऊन हे अ जिर ज अ साखर थोडीशी मीठ चवी नुसार घालायचं आणि फोडणी द्यायची म्हणजे फोडणी करून त्यात सोडाय
हा हा डाळीची आमटी पण कर त्याच हाय कनाय
डाळीचं सार करायचं डाळीच्या सार मध्ये डाळ तीन प्रकारची घ्यायची ये. मूग डाळ, तूर डाळ, मस् सुर डाळ त्यामुळं आमटीला चव ये त्या त्यात हे, घालायचं दोन टॅमॅटो घालाय चे स्वच्छ धुऊन टॅमेटो घ्याय चिरून घालायचा चटणी, मीठ, हळद हिंग घालायची जराशी आणि शिट्टी द्यायची आणि कडीप त्याची फोडणी लसणाची फोडणी देऊन, आमटी सार करून घ्यायचं. त्यात जरा, असं चिंचचा कोळ घालाय थोडीशी साखर किंवा गुळ- घालाय चव येत्या
हा हा.
अच्छा
तुम्ही तुमच्याकडे काय परय- तर असं फिरण्या सारखं काय?
आमच्या इथं जवळ बहु बाहुबली म्हणून आहेत जैनांच्या पर्यटन स्थळ माहवीरा महावीरांची तिथं मूर्ती आहे. लांब लांबची लोकं येत्या तिथं बघायला. तिथं जहाज मंदिर एक झाले. जे अ रात्रीचे लाव मुलांचा पर्यटक येतात. बघतात तिथे एक दवा नाही ग गरीब लोकांच्यासाठी आहे. तीस रुपये इंजेक्शन सगळं औषध मिळते तिथं. अजून सुद्धा आताच्या बर्गर पिझ्झाच्या जमान्यात सुद्धा आता तिथं अ हे काय ते भाकरी आणि झुणका हा अजून सोय तिथं केली आहे. खरंच आनंदाची गोष्ट आहे ही आणि अ इथं आमच्या तर अनेक बाबू जमाल म्हणून एक हाय तिथं पण लांब-लांबची लोकं येत्यात.
हा हा.
तुमच्या इथ कुठलं पर्यस्टन हा. हाय हाय. तुमचं तिथं कुठला आहे?
आमच्या इकडं आता आमच्या कोल्हापूर मध्ये आहे, सा महादेव सातेरी महादेव म्हणून एक हाय. ते पण महादेवाचं मंदिर प्रसिद्ध आहे आणि मग काय कोल्हापूरची आंबाबाई ज्योतिबा हेच की
हा हा ह तुमचा कुळ स्वामी कोणता?
आमचा कुलस्वामी जुगाळी येळवण जुगाळी येळवण जु काय लांब आहे. आमच्या गावापासन एक पना-सत्तर पण त्तर किलोमीटर आहे बघा.
हा हा हा मुलं तुम्हाला
मुलं आहेत आहेत की तुम्हाला
आम्हाला चार मुलं,
ह ह हा हा मग आता घरात जाऊन स्वयपाक ते करणार का
होय, घरात जाऊन स्वयपाक करणार
हा हा वातावरण इकड आमच्याकड पण पावसाच झालं वार तेन भरपूर सुटलय.
होय काय हा हा इकडं पण तसच हाय पण म्हणाव तसा पाऊस नाही ह्या वर्षी शेतकरी लोकांचा खरोखर हाल व्हायला लागले. हो चाल ते पेरणी चालूय काय तुमची
पेरणी नाही ते आमच्याकडे पण पाऊस नसल्यामुळे बंद आहे न्हव म्हजच पाणी घरगुती आहे मटगरीच वेस त्या त्यांचं चालू आहे तर
गॅस तुमच्याकडे मिळत ते काय
तीन महिन्यांना आधी केवायसी करून दे ठेवाय लागत.
हा
आणि मग मिळतोय.
हम् हम
हा आम्ही पण आता ते ह्याच जास्त करायच म्हणाय लागलोय फुग्यायच असते म्हणून ते शे जल अस शेणावर चालतय ते पण ते पहिल्यासारख नाही. दुसरी पद्धतीच निघाय लाग निघ त्या
हा गोबर गॅस
हां गोबर गॅस पण आधी जर वेगळं होत खड्डा तेन मारुन हे जरा असं फुग्या गत अस फुगतय जसा गॅस तयार होईल तस, होय होय. ते आता तसल करायचं. ते गँस घ का म्हणण्यासारखं तसं चूल तेन असल्यामुळे आमच्यात ते बीसच
कि मतिकार
होय होय आता करायचं क
हम आता या धावपळीच्या जेवणत कनी गॅस वाचवा. आणि गॅस वाचवायला पाहिजे जेवढं जपल जेवढं हे करल तेवढं चांगलं.
होय. ते तुमच्याकडे कोुंतुगिरी म्हणून एक क्षेत्र आहे ना
होय होय ते पण छान आहे. हे आळत्याच्याच साईडला हो आयत ते हा हातं आळतेचे तिथं कुंतुगिरी हे पण जैन धर्मांच्या साच आहे सोडा पण भरपूर लांब लांबची लोकं येतातिथ ते
हा हा
मून छान आहे तिथं मुलांना खेळायला आहे.
हा हा हा
आणि हे पण आहे.
काय त्रासला शेी बघायला जाय होईत नाही हो
होय पाहिजे पाहिजे होय होय या धावपळीच्या जीवनात वेळ आपल्यासाठी पण द्यायला. पाहिजे की पाहिजे हो झालं कि तुमचं झालं.
साशुबाई ज नाहीत बर शेताकडे गेल्यात.
ह हा हा
चालते क्यू म करतो आणि
आणि काय झालं कर या मला का